येत आवाज?
हां हां येतो नाही नाही ते काल फोन काल हो येतो येत काल लागतच नव्हत. आता आवाजच नाही उठ.
हो रेंजचा इश्य होता वाटत काहीतरी ना त्यामुळे.
हो तेच ना आणि मग ते झिरो सेकंड दाखवलं की मग इश्यू होतो. हे काउंट नाही होत ना कॉल. तेच न. हा ना तुमचे दोन नंबर होते का?
हो दोन नंबर आहेत. हा कार्या अँप वरती फॉर्म भरण्यासाठी हा टाकलेला आहे ना. !
हां हां हां ओके ओके. नाही बरोबर आहे बाकी काय चाललंय झालं आवरुन? -
हो आत्ताच आवरलं तुमचं.
हो एक का व्हरायजच चालू आहे सुट्टी आहे मुलीला मग आरामात सगळ.
हो का होजर
बर हा नाही दोन, तीन दिवस सुटीच आहे ना खलची मोहरमची.
हो हो.
आज सॅटरडे आणि उद्या संडे.
हो का आमचे पण शाळेत गेलेले आज हाफडे येथील थोड्या वेळात.
हो ना हं मुलं जरी नसले किंवा काय नाही बरं असतं घरात असले की दिवस कसं जातो कळत
कळत नाहीतीच तर काल पण घरत येत. आज येतील थोड्या वेळात उद्या पण सुट्टी म्हटल्यावर. दंगा राही राहतो त्यांचा.
हं हं हं अ बाकी दोन मुलं आहेत का.
हो दोन मुले आहेत मुलगा मुलगी आहेत.
ओके ओके. मला एकच आहे, मुलगी दुसरीला आहे, आता गेली.
आमचे दोन् असल्यामुळे ते दंगा भरपूर करत ना गागड
हो मग काय एकाला एक सोबत.
हो भांडता खेळता.
तेच नाही बाकी काय म्हणते आजन. हो बनवलंय नाही चपात्या करायच्या बाकी आहेत, तुमचं नाश् ते वगैरे घलांचं. हो आता काय मुलांच सू स्कूल म स्कूल मांडल्यावर टिफिनच्या वेळेसच सगळे होत असेल.
हो सकाळीच टिफिन बरोबरच आपल्या पण स्वयंपाक होऊन जातो.
हो तेच ना आणि ते बरं आहे बाबा नंतर मग परत.
आमचं शेतीचं काम असतं. ना त्यामुळे मग आम्हाला वेळ भेटत नाही.
नाही नाही बरोबर नाही
त्यामुळे मग एक हो शेतात पण जातो काम असलं की.
ठीच नाही बरोबर पाहिजेच स्वतःचं शेत असलेला बरं असतं. बरोबर अजून पेरणी नसेल झाली ना आता.
नाही ना नाही अजून पाऊस पडलेला नाही त्यामुळे अजून कस
तेच ना पाऊस हां हां. टोमॅटो असतो का शेतात.
हो टोमॅटो असत स्वायबी न असते.
अरे वा मस्त. स्वतःच असल्यावर मजाच असते.
तुमचे किती कॉल झालेत.
माझे ना काल काय झालं ते काल बघा नेटवर्कचा इश्यू होता. तर ते एकच व्यवस्थित कॉल झाला बाकीच काय आहे काउंट नाही रज रज सेकड दिसत होते तुम्हाला मी लावत होते पण तुम्हाला
हो माझ्या पण तच होईल काही झिरो सेकंदच होईल.
तेच हां मग ते वेज क जात म्हटलं ते ते झिरो सेकंड आलं ना तर मग ते आपले कॉल वेस्ट जातात.
हो वेस्ट जात आपण माझ ताट झालेली कशी ह
त्यामुळ झालं ना ते त्यांचच नेटवर्क इश्यूए आपलं काय नव्हत.
हो आवाज येतच नव्हत ना तिकडनं इकडनं कुटनच
काहीच काहीच नव्हतं.